हॅलो.
हा बोला की.
हा बोला रे हा आत्ता आलाय बघा आवाज मगशी आवाज
मग. ऊगच मी चौथीस सेकंद हॅलो हॅलो म्हंटल
हा. हा. तो नाही जि ते काय आतला प्रॉब्लेम झाला सोडा होय
हो सगळे करायलाल्यात म्हणून लोड घेत असणार बहूतेक मला वाटतं
मला पण तेच वाटतय सगळी करायला लागलेत म्हणून ते नी हे करत असते लोड घ
हा मला काय विचारायच होत हॅलो
हां बोला की
तुमच्यात दूध दूध वगैरे जास्त असते ना दध दुध म्हणजे शेवायाची खीर कस करताय
हिरवा शेवाळ्या कन्यी अ तुपात असं भाजून घ्यायचं बारीक करून आणि शेवाळ बारीक केळीगत करून भाजून येतं आणि दुध तव्यात साखर करगालून दूध पुढं आटवतय आणि मग हम् साखर घालून आणि मग वेल हम्म वेलदोडे पररत अ बेदान काजू तुपात तळून थोडं थोडं घेत्यात
आधी पहिला तुपात घ्यायच त
हा तळून घ्यायचे म्हणजे शेवाळ्या घालायच्या आधीच तळीला तळून घ्यायच्या आणि मग त्या शेवाळ्या भाज्या घालायच्या ना आणि मग ते ल तुझं नाही ते टाकायचं आणि शेवाळ भाजून घेतलेले त्यात घालुन मग शिजवायच त्याला केलं प्रोसेस लागत नाही काय करायला
होय काय आणि मग त्याच्यात खा हे कस घालतात बरं हवा घालून करतायत बघा
'मुक्त आहे का' काय तुम्ही घेतली सग ते ह हा बोला क होऊ अस तर मग ते घिजतच घालतात दुधातच घालतात का ह आलंय वाघाली-
त्या 'पुस्करायचं दुधात कमध्या -
हा -अस दुधात घटला गे तो गरम होईल तस वित्तळतोय म्हच तर आ्ही उस्करायची गरज लागत नाही ना ता प तस खावावीेत होते. नाही आपण हलविल तर
गाठी होतात गाठी-
तेच्या- मी खिरीत घाठलेला बघितलंय ह मी खवच्या खिरी गववाच्या खिरीत घठ- कॅलरोचियांत
नाही शेवाटच्या खेरीत पण घाल त्यात असं एकदम खीर पण -अ एकदम बासुंदी सारख्या होत्या हो .
हो
होय -होय नाही, घालतात बघितलं लं मी
तुम्ही करताय काय?
नाही मी केले नाही कधी. मी असेच का सिम्पलले तुमच्यात. ठरलं होतं ना मला आलं. आपलं त्याला जास्त दूध लागते त्याची रेसिपी तर वेगळी असेल असं मला म्हून मी तुला
नाही नाही असं वेगळं काय नाही आणि खवा करायचा असला, म्हटलं तर दुसरी गोष्ट अस खवा कायचा वेगळा पेशल करीत नाही. दूध आठवून तस खावा तयार होत.
म्हणजे अस घट्ट सर अे बसुंदी बसुंदी सारख्या होत्या-
हा दुध आ- आपला- आटल का तेवढा खवा तयार होत.
मग त्यात बिस्किट वगर घालायच नाही का?
नाही काय तसं काहीच का झा नाही आता आपजण पेढ करायला काय कर- त्यात दुध आटवत्यात साखर घालून, वेंलदोड घालून, दुध पूर्ण आट्टल दूध कायले घ्याच त्यात नाही थोडा दुधा आटायला बर रास टाइम लागतोय दूध आटल जेवढं हे व्हील तेवढं घट व्हील तसं खवा तयार होतय
असं असतंय का?
हा दूध आटवून पेड तयार कर. चुलीवर ठेवत्यात आमच्या इकड म्हणजे अस मस मसी ही आली मग ते दूध शिल्लक पडतय नी घाल डेवलप पाच दिवस पाचवी दिवशीची दुध आटत ठेवलेल जेवढ आटवू घट्ट तयार व्हील तेवढ खवा तयार होतय त्याच त्यात काय साखर घातली की झाल की पेढ.
हम्म
हा हा हा हा.
अस होतय
ते पेढे वगैरे काय मी काय घरात कधी दूध आटव आटवत बसत नाही बासुंदी कराल तर मी काय करते शॉटकट मध्ये आपलं दूध थोडस आटवून थोडस थोडसं चाल हो त्यात थोडं बिस्किटची पुड करून घाल पार्ले बिस्किटची पुड
ठेवल्या हम्म हम्म हा बघा कसं असत सांगा दूध जेवढं आटवलं कनी आपून तेवढं ते गोड आणि चवीला लागतय दुध आटल तेवढं
आणि बिस्किटच तेच की ओरिजनल चव येत्या त्यला
हम्म हम्. जरा दंगा, बाहेर जाणारा फोनवर बोलतोय मी. हॅलो.
हा बोला की. मी बासुंदी वगैरे करालो की तस जरासं बिस्कीट घालतोय एक चार बिस्किटांची फोड करून. आणि एक पाच सहा पेढे च खुसकरून.
ह..
बारीक करून घालतोय. दुधात म्हणजे, ती लगेस घट्ट होत्या. आणि नंतर काजू बदामाची तुकडे घालायची. साखर घालायची झाल की. बासुंदी आस करतोय, जास्त वेळ जास्त गॅस व गॅस ठेवत आठवत वगैरे बसत नाही.
म्हणजे सिम्पली म्हणजे.
बासुंदी ती पण छान लागते चवीला. ती रबडी सारखी होत्या.
होत काय, हम.. हम त्याला खव्याची बर्फी जरी वापरली तरी पण चालत्या.
हा तेच की पेढे. किंवा बर्फ खव्याची असत्यात त्या, हा ते त्यामुळे तशी सेम तशीच चव येत्या. फक्त जास्त वेळ लागत नाही. आपल्याला वेळ लागतोय खवा करायला म्हणजे ते आठवत बसायला लयी वेळ जातोय.
होय ते आहेच खर. लगे आटत नाही ते. आणि आपल्या गॅसवर म्हटलं तर गॅसवाल्याना परवडत नाही ते.
मग काय तर, म्हणून मी हा म्हणून मी अशी चटचट आणि पटकन होणारी करतोय.
हा.
असं पण होतयच की. सेम तशीच टेस्ट लागत्या, तुम्ही ओरिजनल बासुंदी करताय त्या दुधाची फक्त.
अं नाही तशीच करत्यात आता तुम्ही बोललासा तीच.. पळतात
बिस्किट झाल हा
हम खव्याच्या बर्फ्या वापरते, तेच असतंय ना प्रॉब्लेम नाही तेजा कशाच पनीर सुद्धा आम्ही घरीच... लावतोय
होय, ते कस करता?
पनीर आपलं दुध.. तापवुन कणी त्यात दुध दूध तापवून कनी वर अस यायला लागेल की त्यात लिंबू पिळतेय लिंबू पिळं की दूध नासते, नसेल तर लिंबू आम्ही केमिकल वापरत
बर आणि
कल आहे नई ते मग ते केमिकल घातलं कनी सगळं दुध.. गाठतय आणि पाणी एकीकड होतय आणि त्याची गाठ तशीच
ते व्हिनेगर व्हिनेगर असते व्हिनेगर ना
त्याच नाता का ते बाटलीवर नावच नाही त्या असे प्लेनच बाटली आहेता
हा नाही माझी एक फ्रेंड बोललेली की विनेगर घातल्यावर ते.. ते केमिकल म्हणजेच विनेगर असतय म्हटलेली
असेल मग
हा आणि त्यात पण फ्लेवर येत्यात वासाचे केवड्याचा फ्लेवर येतोय ऍपल सपरचंदाच येतय अप्पल सायडर व्हिनेगर नाव असंतय त्याच म्हणजे काय होते दूध नासल्यावर तसा फ्लेवरचा वास येतोय, केवड्याचा तेन
असेल म एकांदी
हा असं असते म्हणजे परत गेला का नाही तुम्ही दुकानदाराला विचारा दुकानदार सांगेल पण आणि बघून आणायला पण ये.. ते ना
हो येतय बघूया की पुन्हा टाइम हा आणि मग काय ते दुध मासल हे झालं का नाही. मग असं एका कापड्यात घालतय सुती कापडा आणि नेतळच ठेवते तेे हम्म हा लटकून ठेवायचं. आडयातल पाणी नेता की नाही त्याच्यावर काय तर वत पओझ ठेवायचं पाटावर ठेवून आणि मग काय? काढून फ्रीज लावायचं, फ्रीज लावलं की घट होते.
हा मग काय? सकाळी पनीर केली संध्याकाळच्या भाजीला होते.
होतयं. आम्ही एक दोन तासच करतयं.
तते
होय ना नी तर नितळायला किती पाच मिनटं- पाच मिनटात तरणी नाही. हिच्यागाली घऊन ठेवायचं आणि लगेच मग अर्ध तास फ्रिज लावले.
हा हा ते मग याच्यासारखे ड्रेस होत असेल
अ होय बाहेरच्या पेक्षा-
हा.
चांगलच म्हणायच कारण का? क एक एकदा अ एक एकदा कस होतय ते अस तेल घातल्या वाणी अस वास ये ते अस दुधाच तेल हे झाल्या वाणी वाटतय हे तस ते तेलात घटलं क नाही फिसकटत नाही. हा वी तळतयं हा-
हा कुठ ते म्हणजे ते पनीरच्या व
हम् हम् हम् पाणी त नाही- ह एक मिनट ह. वाटाय दु का हलवायचेलवाय फज लावून ठेवायचे लपडीच हे श्रीखंड बाबा आमचे श्रीकंड कस काय बसते अंगाला उगाच नाही-
हा मला पण सांगाल कि म-
असं जर, हा मग कॉल किती सेकंदाचा झालाय बघतो. नेक्स्ट कॉल म्हणजे सांगतो कारण आता कॉल संपत आलाय.
मला पण सांग रेसिपी मी विचारणारच होते म्हणजे असं लटकवून ठेवतात तसं दही पण बांधून ठेवताय असं काय तर ऐकलय मी.
होय होय होय तसच करते ते हा, हा नाही आमच्या बाबा आचार येत
होय काय हा हा, मग आच्चाऱ्यांना माहित असते शेवायची खीर खीर कशी करतात हो. म्हणजे इथं एक बारशाचं जेवण होतं आणि तिथे शेवयाची खीर खाल्ली होती मी. आणि तीच मला आवडलेली आणि त्यात त्यांनीच केलेली ती ओ. म्हणजे आचार्याला मी जाऊ कशी विचारू? विचारलं नव्हतं बावाने विचारायचे. ठेवुन कॉल करा. मी करू काय?
केला सोडा मी.